आवाज येतोय
हो हो
हॅलो दीदी अगं मला तुझ्याकडे काम होतं
बोल की काय काम होतं
ह् म्हणजे आमच्या घरी फंक्शन आहे आणि तुला तर माहितीय मला मेकअप मधलं काहीच येत नाहीय
हो हो ते तर आहे
पण नाहीय मग आता तू तर इतक्या लांबाईस मग तुला पण मेकअप करायला बोलवणार तर कचं आणि संध्याकाळी फंक्शन आहे लगेच मला तयार व्हायचंय
हो का
मला थोडा बेसिक मेकअप कसा करायचा सांगशील का म्हणजे अ थोडासा
बेसिक सांगते किंवा नाइ नाइ मणजे आपण म्हणजे किती वापरतोय त्याच्यावर राहतो ते काय एवढं हे नाही
हो
सिमपल अ सांगते मी तुला कसं करायचं
हा
त्याप्रमाण तू कर
घर
हा काय कर माहितीय पहिल्यांदा
अ बघ मी पहिला एक सांगते अ माझा स्किनटोन म्हणजे खूप पण ख म्हणे गोरा नाही आणि जास्त पण कळा नाही मिडयम आहे आणि माझा चेहरा पूर्ण ऑइली आहे त्यानुसार मला मेकअप खूप सांग म्हणजे कसा करायचा आणि थोडीसे मला पिंपल्स पण आहेत आणि टॅनिंग पण झाले
हा हा ते आपण कन्सिलर वगेरे जे जे वापरणार हाय ना त्यांना ते सगळं मणजे तुझं जे पिंपल्स हे ते हाय ना ते सगळे हाईड होऊन जात
बर
म्हणजे झाकले जातात ते मेकअप मुळे त्याच काय एवड नाहीये अ ऑयली म्हणशीलील तर त्यासाठी काय करायचं सो आदी स्वच्छ चेहरा धुऊन घ्यायचा
घर
म्हणजे क्लिनझिंग ना आधी तू क्लीन करते आधी धू स्वच्छ त्याच्यानंतर एक क्लिनझिंग म्हणून येतो
मग घरच्या घरी
घरच्या घरी आ फेशवॉश वगेरे वापरलास तरी चालेल
क्लिनझिंग जर नसेल तुझ्याकडं तर फेशवॉश वापरलास तरी चालेल म त्यांने स्वच्छ चेहरा धुून घे
हा
त्यानंतर थोडस चेहऱ्यावर ना बर्फ फिरव
हो हो म्हणजे ऐक घरच्या घरी मला म्हणजे क्लिनज मिल्क म्हणजे दूध म्हणून क्लिंज मिल्क
हा दूध पण हा दूध करत किंवा अ थोडस त्यात बेसनपीठ टाकून जरी तू हे केलंस तरी चालेल
मला आता बाहेर जाऊन प्रोडक्ट आणायच म्हणजे काही सामान आणायला ण मला वेळ नाहीे थोडा मेकअप मी आणू शकते आमच्या घरापाशी अवेलेबल आहे
हा तरी सुुद्धा मग तू दुधानं करू शकतेस किंवा टोमॅटो असेल घरात टोमॅटो न पण करू शकतेस
हा मग दूध माझ्याकड मला नाहीत टोमॅटो आवडत अगं दूध आहे मग अ कच्च आता आमच्यात मणजे आहे आहे कच्चं दूध मिळेल
हा मग कच्च्या दुधाना ते क्ले म्हणजे क्लिनजिंग करते म आणि ते झाल्यानंतर क्लंजिंग झालं ना की तू थोडस बर्फ फिरव म्हणजे काय होते तुझं जे म्हणजे चेहरा हायड्रेड होईल तुझा
बरं
आणि नंतर टोनर वापर ते सगळं झालं ना बर्फ वगैरे फिरवलंस कि थोडासा टोनरचा वापर करायचा
हां
म्हणजे टोनर का म्हणजे पीएच बॅलन्स करत ते म्हणजे लेवल नियंत्रणात ठेवत पीएच
हा
नंतर मॉइशचरायझर लावायचा तर तू ऑलरेडी म्हणजे तू लावतच असशील
मग ऐ क टोनर म्हणून जर आपण टोनर ऐवजी गुलाबजल वापरलं तर चालेल ना बर बर
त्याला ते म्हणजे गुलाब पाणी जरी वापरलं त्याला पण टोनरच म्हणू शकतेय आपण. तर म्हणतो ते सुद्धा चालते असं काय हे नाइ की वेगळा असं टॉलर घेतला पाहीजे. मच जर तू जस मणजे कुटली लावतेस रोजच्या मणजे वापरण्यात
हम्म
ते तू लावू शकतेस मॉइश्चरायझर.
हूं बरं
हा आणि नंतर ते हे झालं की त्याच्यानंतर प्रायमर लावायचा.
हम्
प्रायमर लावायचा कारण तो कस जास्त वेळ म्हणजे तू जर तुला जास्त थोडा वेळ झाला.
हं
म्हणजे कार्यक्रमात तर तो मेकअप टिकला पाहिजे ना जास्त वेळ त टिकून राहण्यासाठी ते आपण प्रायमर वापरतो.
बरं
आणि त्यानंतर फाउंडेशन किंवा बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम तू वापरू शकतेस म्हणजे ते कसं होतं ते तुझ्या म्हणजे कलरला किंवा तुझ्या ह्याला सूट होईल हा इफेक्ट हा नॅचरल इफेक्ट देत पण ते कसं फाउंडेशन आपल्यास जस आपलं त्वचा आहे म्हणजे तुझ्या चेहऱ्याची जी त्वचा आहे. त्याला ते सूट कसं होतंय.
हं
त्यानुसार ते निवडावं लागतं.
बरं
हा मग ते लावायचं फाउंडेशन आणि ते आपल्याकडं बघ एक हे मिळत काय म्हणतात त्याला ते आठव नाय मला म्हणजे ब्रश न वगैरे किंवा तू असं टॅप करून ते सगळं फाउंडेशन तू सगळ्या अ चेहऱ्याला लावून घे.
हूं
हा मग त्या सगळ्या चेहऱ्याला पुसून झालं ना की मग कन्सिलर घ्यायचं. कन्सिलर जी तुझ्या डोळ्याखाली बघ काळी वर्तुळ झालेत ना तू म्हणत होतीस. काय करायचं त्यांना कसं मिटवायचं.
हो हो हो.
हा मग ते कन्सिलर ते काम करत म्हणजे तुझं जे चेहऱ्यावरचे जे डाग आहेत किंवा काळी वर्तुळ आहेत.
ठीक आहे
हा ते लपवलं जातं त्याने कॉन्सिलर त्याला म्हणतात. म तो कॉन्सिलर जिथं जिथं म्हणजे तुला वाटतेय की काळ दिसतय किंवा डाग आहेत
तिथं तिथ तु थोडस ते लावायचं आणि ते पण पसरवून घ्यायचं तिथल्या तिथं आणि कधीही लक्षात ठेवायचं म्हणजे आपण जेव्हा मेकअप आपला हा जो चेहऱ्याचा होतो. त्यानंतर लगेचच तू लिपस्टिक वगैरे ते नाही लावायचं कधी हे लक्षात ठेव प्रथम डोळ्याचाच मेकअप करायचा आधी
बरं
हा मग नंतर हे सगळं झालं की तू डोळ्याचा मेकअप करा आता तू कोणती क कपडे घालणार आहेस म्हणजे वेस्टर्न घालणार आहेस का असं महाराष्ट्रीयलणार आहेस
नाही नाही बेस्ट नाही पार्टी आहे ग
हा मग त्या हिशोबान तू तुझा कुठला ड्रेस आहे आणि तुझ्या ड्रेसचा कलर कोणता आहे त्या हिशोबने तू आय लायनर म्हणजे आ शाडो लावू शकतेस आय शाडो
ब्लॅक कलर आहे ब्लॅक वन पीस आहे
हा मग तसा तसा तर तसा तो लावायचा
रेलव
हा चालल चालेल उत्तम ब्लॅक कस ब्लॅक आपल्याला चेहऱ्याला उठून नाही दिसणार तुझ्या रेड लावू शकतेस रेड लावू डोळ्यां
ब्लॅक पर्न लिपस्टिकस क
लिपस्टिक नाही म्हणत मी आई शाडू म्हणते
आईशडय
हा आई शाडोजसं तुझे डोळे म्हणजे तुझ्या ड्रेसचा कलर असेल त्या पद्धतीन आयषाडू लाव आणि त्यानंतर आय लाइनर लावायचं तुला तेच शिकवले मही आयलाइनर किंवा काळजळ
हो हो हो
हा ते सगळं लावल्यानंतर मग लिपस्टिक लावायची म्हणजे लिपस्टिकला आधी तरर अ बॉर्डर करायची लिप लायनरना
बरं
आणि त्यानंतर मग तू त्याच्यावर लिपस्टिक लावायची बॉर्डर झाल्यानंतर त्या बॉर्डरच्या
लावायच्या आधी अ म्हणजे मी हे लावू शकते का ठांना लिप बम वगैरे
हा हा तरी चालेल म्हणजे
लिपस्टिक माझी
ह ते म्हणते मी लिप बाम किंवा मॉइश्चरायझर
हम्म
हे कस म्हणजे आतपर्यंत जाऊ न देण्याच कमती करतात
देतात असं मऊ होतात ना ठ खूप छान होतात
आणि आपण जे लिपस्टिक लावतो ते कसं थोडंफार तरी केमिकल असत ना ते केमिकल आजपर्यंत
लिबाम आहे ना माझ्याकडं तो ऑर्गॅनिक आपल्या बिटाचा आहे मग आणि इजमा नव्हतो
हा हा चालेल चालेल तो लावला तरी चालेल त्याच काम काय आहे ते लावल्यानंतर आपलं आतपर्यंत म्हणजे जे केमिकल थोडंफार तरी प्रोडक्ट मध्ये केमिकल असतं. ते आतपर्यंत जाऊनय हे काम करत ते त्याच्यामुळे ते ऑ आधी घर लावलं आणि त्या त्याच्यावर तू ल लिपस्टिक लावलीस तरी चालेल. आणि मग त्याच्यानंतर हे सगळा मेकअप झाला तुझा
हम्
लिपस्टिक लास् सेप आहे ते झाल्यानंतर तू एक सेट िंग स्प्रे म्हणून असतो म्हणजे तो स्प्रे मारल्यानंतर आपला मेकअप सेट होतो. सेट व्हायला तरी दहा पंधरा मिनिट जातो हा दहा पंधरा मिनिट जाते. मग तो मेकअप एकदा सेट झाला. कि ते स्प्रे न पण आपण मारायच आणि ते सेट
म्हणजे तो असं नॅचरल वाटतय काय?
हा आणि मग तो नॅचरल वाटतो आणि हालत नाही. आणि मग तू कितीही वेळ जरी असलीस ना म्हणजे पार्टीमध्ये तरी तो लवकरच जाणार नाही किंवा येणार नाही आणि तुला जर समजा जरी घरी आल्यावर काढायच असेल, तर मेकअप रिम म्हणून एक क्रीम येत किंवा ऑइल येत.
हम
ती ऑइल लावायच आणि ते मेकअप रि रिमूव करायचं.
हा हा म्हणजे
हा जास्त वेळ ठेवायचा नाही हा जास्त वेळ आपण ठेवू शकणार नाही ना ठेवायचा नाही.
सांगितलंस ना तसच करीन मी आता आणि पार्टीला जाईन बघूया. जमते काय मला नाही तू सांगितलंस तस करी
हो चालेल चालेल आभारी आहे बाय